हॅलो हॅलो हा बरायसा काय.
होय आहे की तुम्ही.
आहे की जेवला सा.
होय जेवले तुमचं झालं का नाही जेवण वगैरे
तेव्हाला शेकडा
काय नाही बघा बसल्या आता बाळाला जरा झोपवलं.
हा हा.
आता बसलीय.
आमचं बाळ आत्ता उठले.
हा हा, केवढ आहे बाळ?
आमचं तीन वर्षाच आहे की आता तिसरं वर्ष लागलय. गेल्या महिन्यात सात तारखेला.
हा हा हा हां.
तुमचं केवढं आहे?
आमचं दीड वर्षाचं आहे.
हा, मुलगा य का मुलगी? काय ते. हा मुलं
ह हा, मुलगा आहे मुलगा आहे तुमचा? मुलगी आहे तुमची?
मुलगाच हाय मोठी मुलगी आहे.
हा हा हा हा, आम माझे पण हा मला पण मोठा मुलगाच आहे हा दुसरा म्हणायचा आता यो.
हा.
मोठा आहे तो आहे जरासा मोठा आहे चौथीला जातोय तो आता.
हा आता आमची पहिली ला आहे मुलगा य तीन वर्षाचा.
आणि हाय हा काय जरा गॅप पडला जास्त.
हा.
हम्म, हा आता मुलगाचा आहे आता पण.
आ ऑपरेशन केलं सा का नाही?
होय केलं केलं.
अ हा.
हा आणि काय मग घरीच असताय.
होय घरीच असतोय हे मुलला मुलगा आहे नव लहान.
हा होय.
हिला शाळेत न आणून सोडाय न्यायला जाय लागतय आणायला जाय लागतय.
हा हा हा. आमच्यात पण आहे घरीच असतोय हा छोटा आहे सासरी ताई एक दोन महिने झालं वारलेत. ते घरीच असायचे ते आजारीे होते मग सासूबाई कामावर जायचे त्यामुळे कोणतरी एक तर आजारी होते जेवायला द्यायला वगैरे लागत ते न होत.
हा हा.
हम् मग त्यामुळ आणि नाहीच लग्न झाल्यापासून कुठ बाहेरच नाही पडायला जॉबला वगैरे.
मी पण नाही कुठ बाहेर जायच. पहिल्यांदाच ट्राय करायचं म्हणतोय तर बघू.
होय.
ट्राय करालोय आत्ताच पहिल्यांदा.
हा हा, आता हा लग्न झाल्या-झाल्या लगेच झाला तो मुलगा मोठा. त्यामुळ तो पलटून लहान होता, त्यामुळं बाहेर पडायलाच मिळालं नाही तो जाई म्हण आता शाळेला जरा कुठतरी बघायचं. तोपर्यंत आता हा दुसरा, होय.
माझं पण तसच झालं
हा
लग्न झाल्यावर, लगेच वर्षात म्हणजे ती झाली
हा.. हा.
आणि सगळी जातात कामांवर. सासूबाई, सासरे, मिस्टर सगळीच जातात.
हा.. हा.. हा. होय, घरी कोण तर पाहिजे, होय. लहान मुल आहे, म्हटल्यांवर पाहिजे की.
होय म्हणताना, काय नाही मग. आता ताई म्हटल्यां हे कर म्हणून सांगितल्या बघू म्हणलं, आता वेळ मिळाला तर
होय. मी पण, मी पण तिला नाहीच म्हटलेलं. मला वेळच मिळत नाही, मी नाहीच म्हटलेलं. खरं आणि म्हटलं असू दे, जरा ट्राय करून बघूया.
मी पण म्हणूनच करायलतो, बघू आता म्हणलं
आणि काय मग? पाऊस वगैरे.
पाऊस मघाच्यानं होता, आता काय नाही.
हम्म्.. आजच आहे ना? आजच आहे, आता नव्हताच आठ दिवस पाऊस.
आमच्याकडे पण नव्हता, कुठलं गाव तुमचं?
इकडं, कोल्हापूर.
कोल्हापूर होय. आमच्याकडे कागल, कसबा, सांगाव.
हा.. हा.. हा.. हा.
आज आठ दिवस नव्हता, आज सकाळपासनं आहे. आता मगाशी जरा पडला, त्याच्यावर बंदच झाला आणि.
हा.. हा.. हा. आमच्याकडे, बारीक-बारीक चालू आहे.
आमच्याकडं नाही. ऊन पडतंय, जरा पाऊस येतोय. परत आणि ऊन पडतंय, चालूच आहे.
हा.. हा.. हा.. हा.
मग. काय नाही, निवांत. तेच आता, त्यांचा मेसेज आलता.
हा.. हा. धनश्रीचा. मला पण केलेला कॉल, मीच केलेला तिला कॉल. मग म्हंटली, सांगितलं तुमच्याबद्दल मला. मग म्हंटलं, करूया कॉल म्हटलं.
होय. मी परवा, गेलतो त्यांच्या इकडं.
होय, बोलली मला ती. बोलली, बहीणच ना माझी ती.
हा.. हा.
मावशीची, मुलगी.
सख्या मावशीची? हा, मग मला पण सांगितलेत कर म्हणून, मग आता जाऊ बाई?
जाऊ बाई काय? हा मला नणंद का जाऊ असं असं काहीतर म्हंटली, हा. जाऊ होय, हं.
सांगितलं.
हा.. हा.. हा.
मग, फोन केलतेत.
हां, हां.
मग, त्याने सांगितलं. हा धर.
हा.. हा.. हा.. हां.
दोघंजण घेते. म
हा.
मग आणि काय चाललंय? काय नाही. तेच चालू हाय नव्हं, ‌हम्म.
बोला की, आणि काय म्हणताय काय, घरी- घरी काय शिवताय वगैरे काय, शिवण काम वगैरे, काय नाहीच काय. घरातलं आवरायचं, आणि पोरांच आवरायचं तेवढं, आमच्या सारखं कसं? आमच्या सारखंच.
हे, दोन पोरं आहेत, पिडत्यांत नव्हं. जास्त,
होय, नाहीचं काय? हाय ही कामं, आवरत नाहीत. पोरांच्यातलं आणि कसं भा काय आणि. करत बसायचं दुसरं, आमच्यात तर, आमच्यात तर, बारकी फोनवर पण बोलू देत नाहीत. दंगा दंगा, दंगा असतोय नुसता.
चलन, पाठीमागन फिराल्यात दोघेपण.
तेच, सगळं अवघड होतंय म्हणून, मीतिला नाहीच म्हणत होतो. खरं म्हटलं, आणि असू देत, तिकड ती लागल्या, म्हणून म्हटलं असू दे तिकडं म्हटलं मग.
हा, हा, काय. थांबा, यासनीच ह्यो झोपलेला.
हा,
तोपर्यंत फोन घेतला, करून बघुया म्हटलं.
हा.
तोपर्यंत, लगेच उठून बसला.
त्या, अशीच करतात काहीतरी काम, असलं की पहिला उठून बसत्यात, पोरं.
मग,
आणि काय म?
काय नाही. ताईंचा मेसेज आलाता, मग त्यांच्या जरा बोललो सोबत.
हा,
म आता म्हटलं फोन लावुया, मग पहिला तुमास्नी लावला, फोन.
हा, हा.
मग, तुम्ही काय उचला नाहीसा, परत त्यासनी
पहिला होय, फोन चालू होता ना माझा, म्हणून मग, हा म्हणून मग ऊच उचलला नाही आता म्हटलं करूया, आत्ता थोड्या वेळानं.
ये हे देजातेला, हम्म बर.
आणि काय मग, त्याला काहीतरी खायला वगैरे द्या, मग बाळाला.
दिलो की, तेच पाहिजे होतं. टी, व्ही नाही, त्यासनी मोबाईल लागतोय सारखं, दोघासनी पण.
आमच्यात तर, मोबाईलला टी व्ही ला हॉसस्पॉट जोडतोय टीव्ही वरती यु युट्यूब लावत्यात, आणि युट्यूब वरती चालू असत्यात, कार्टून बघा कुठं काय बघा, टीव्ही वरच लावून देतो, टीव्ही नसला कि मग.
ती, घोडा गाडी शर्यत, बैलगाडी शर्यत, हेच बघत्यात बाकी कार्टून, बिर्टून काय बघत नाहीत.
हा, हा, हा, हा,
नाहीतर हे, नॅशनल जोग्राफी चॅनेल बघत्यात मग.
हा, हा, हा, हा, आमच्यात टी, व्ही कुठलं असं, साधी नॉर्मल, टी- व्ही बघत नाही ती आमच्यात, हॉसस्पॉट जोडून द्यायचा त्यांना. आणि, मग युट्यूब लावत्यात तेच्या वरती. त्या युट्यूबला मग सर्च करत्यात आपल्याला काय पाहिजे ते बघत. हम्म..
खरं कार्टून तेन काय बघत नाहीत. तेवढंच बघत्यात ती. मग नॉर्मल टीव्ही लावली की, नॅशनल जॉग्राफी बघत्यात.
हां, बारक आहे ते बघतय. त्याला कॅरिकॉट वर बसवलं की निवांत आपला पाठीमाग टेक... होय, आणि... चालू असत्यात बघायला व्हिडिओ, प्राण्यांचे व्हिडीओ वगैरे काय, काय, आवाज, साऊंड वगैरे बघत बसतोय. ह
हा हा आमची जास्त फक्त बाहेरच खेळत्यात नाही तर मग मोबाईलचं टीव्ही जास्त बघत नाहीत.
हा हा हा आमच्यात बाहेर मी लावून देत नाही आम्ही जरास हिकडं नवीन आहे आत्ता.
हां हां.
काय नाही इकड, आणि पोरं पण बारकी बरोबर नाहीत म्हणून नाहीत... पाठवत त्या दोघांना पण टीव्हीच बघत बसा म्हणतोय.
हा हा
आणि ह्यांच्या पाठी मग कुठे फिरत बसायं मी तर, कुठं बाहेरच जात नाही त्यामुळे कुठं फिरत बसायचं यांच्या पाठी मगून,
आमचे बाहेरच असतात सदा जरा अस झोपायचं. म्हणलं क म आते ते,
हा हा हा हा.
हम काय नाही निवांत
हा हा हा
म घरातले त्यांनी सगळे कामावर गेलेत का काय.
होय होय कामावर गेल्यात,
आ हा
कामावर गेलं. म्हणूनच म्हंटलं काल कर अमृता.
अमृता वय हा
आणि काय,
काय नाही आता उठला आता हच चालू आहे की डुटी, हच्या पाठीमान फिरायचं हेव का घरात बसतोय बाहेर, हे एक अ आपलं एक काग दिसलं, कुठलं बरं. एकच आहे की कागल कसबा सांगाव मोजे सांगाव हा,
हे पाजर तलाव वगैरे आहे तेच ना हा तेच व हा हा ह, हा हा.
तिथन कागलपासून जावळ सा चार पाच किलोमीटर आहे कसं ब सांग.
हा हा हा हा हा हा.
ताई आमच्या मिस्टरांच्या,
पाझर तलाव,
गेलतो की दोन तीन वेळा सारखं जातोय सुट्टी दिवशी जातोयस.
हा हा हा हा हा
गेल नाही तुम्ही,
आम्ही नाही जायला अजून मला जर असं तर लहान आहे पोरग म्हणून नाही जायला. बघूया आता आता काय पावसाळा संपल्याशिवाय काय आता जायला मिळत नाही कुठं, होय आता पाऊस संपला की मग जायचं घेऊन त्याला मग आणि ते रात्री बघायला असत. ते ना जास्त करून लाईट शो वगैरे
होय रात्री दिवस पण असतोय खर लाईट शो तेवढा रात्रीच असतोय. नंतर बोटिंग ते सगळं चालू असतते दिवसभर ष
हा हा हा ह आता नवीन केल्यापासून यलाच नाही मी जु होत तेव्हा गेले एक आता नवीन केल्या जाय नाही आता जाऊन यायचं एकदा
हम्म चालते आम्ही पण गेलतो परवा ता येत ना ते त्यावेळेस इकडे गेल्या महिन्यात
हा हा.
त्याच्या आधी एकदा गेलतो आता परवा एकदा गेलतो. सत आमही सारख
हा हा
पोरस नाही कुठे तर न्याय लागते ना बाहेर सारखं
होय.
कुठत डिनरला जायचं किंवा पोर असत. फिरायला नाहीचं.
हा हा हा. आता आम्ही हा लहान आहे म्हणूनच एक जाय नाही थोडे दिवस नाही रा असस्ते फिरवायचं चालू इकडं.
होय घरात घरात बसून म्हंटलं की ते असं येऊ त्या कंटाळतत लगेच हा.
तुम्हाला एक थोड्या वेळाानं आणि एक दहा पंधरा मिनिटांने फोन करते मी
हा चालतय हा.
अच्छा
फ्री फ्री ह